हा बोला की काय नाही बघा.. ता बसले आवरून जेवलासा होय जेऊनच बघा आवर...... रूम बसलीये......
हा मला जरा पनीरची रेसिपी.... पण पाहिजे होती ग...
म्हणजे तयार करणारीचा काय
तयार पण करायचं हाय आणि भाजी पण कसं कसं बनवत्यास कशी?
हा हा पनीर अ कवडं दूध आणले सा? किती लिटर आणलं सा?
मं दोन लिटरचं करायचंय. केवढं होतंय बघू हा
दूध अ पहिल्यांदा दूध गॅसवर तापत ठेवा पहिल्यांदा म्हणजे दुधाला एक उकळी आली की त्यात एक लिंबू कट करून पिळा.
हा
लिंबूचा रस घाला त्यात. त्यामध्ये दुध फाटतंय आणि असं पनीर तयार होतय त्याच
हा.
म्हणजे जास्त पहिल्यांदा उकळी आली की लिंबू पिळायचा दूध फाटलं की त्यज्यामुळं पनीर तयार होतंय ज्यात जरा अ दूध फाटलं किं म जरा थोडा वेळ ठेवा म्हणजे ते चं म पनीर तयार म्हणजे असं घट्ट गोळा तेन तयार होतय.
हा म्हणजे ते नासवायचं फक्त
हा नसवायचं दूध नासलं कि मग ते पनीर अस घट्ट असं पांडर पांडर आप आपण दही कसं त्याला लावतोय प ते तसं व्हाय नको असं पूर्ण असं जास्त असं काट
घट्ट एकदम व्हायला पाहिजे.
हम्म जास्त वेळ गॅसवर ठेवायचं. ते गॅसवर ठेवल की, आटलं कि मग ते अ जरा आटवायचं दूध. म्हणजे ते पनीर तयार होस तोपर्यंत त्यातल नुसत पाणी राहतय... आणि जे दूध असत ना त्याज पूर्ण पनीर बनते... आणि त्या आ... की पूर्ण ते मग हे गॅस बंद करायचा..... आणि.. जरा पाच मिनिटं गार होऊ द्यायच.... आणि पांढर कापड अस... तेव्हा आपल कॉटनच
हा पातळ एकदम का जाड जरा..
तळ त्या कापडावर ते ओतायच आणि त्यातल पूर्ण पाणी काढायच...
हा म्हणजे हा पिळून पूर्ण काढायच....
हा पूर्ण पिळून काढायच
हा
ते पिळून काढल कि त्याच्यावर जाड वस्तू काय तर ठेवायची.... जाड वस्तू अशी... ती म्हणा, खलबत्ता म्हणा, वरवंटा म्हणा, नाहीतर जाड घागबर अशी काय तर ठेवायच...
हा हा
तास दीड तास किंवा दोन तास ठेवायच नंतर मग.... ते थोड्या वेळान म दोन तासान किंवा दीड तासन फ्रिज ला लावायचे ते पनीर.... आपण फ्री म्हणजे प... तिच्या पिशवीत ठेवू शकताय किंवा... डब्यात ठेऊ शकता कस... पण आपण ठेवू शको
म्हणजे घट व्ह्यासाठी हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो रेंज प्रॉब्लेम आलाय काय हॅलो... हॅलो